काय झालं.
काय मात काय होतय बाई.
आता कुड काले
आता गेल्या व जेवण झालं म्हणलं झोपते.
अ.
रात्रभर झोप ग नाही त्यांना त्या घरात ती गरली कळाय लागले.
हलो भाई.
हा ल गळतय
गळते.
तिथं पत्र्याचं काय झालंय का ते खेळाबिळा ठोकताना काय झालंय का काय तर त्यास एवढी धार लागते त्या पाण्याला ते टप भरून पाचतात टप भर रात्रीत ना कोण जागायचं एवढं
अगं ते तर तसलं काहीतरी लावायचं ना
ज त तसले आणली बाय पटते ती चिपकायची चिटकायची कायतरी पण ती पण लावली तर ती मोटर जास्त दार सुरू झाली.
ह.
राहत ते टोप भरून त्यांच्या गोधडी खाली पाणी गेलेय.
बाया ह. आता त्यांना घर नाही लागलोय.
मस्त गार लागलं पण तीन वाजल्यापासून झोप नाही त्यांना मग मी सहा वाजता उठले का. मग आल्या उठून आणि मग इथं झोपल्या येऊन.
मग रात्रीचे जो पैस ना तीन वाजत.
अगं हे पण मरणाचं कळत आहे कपड्याच स्टँड एकीकडं या मशणी त्या मशीणीच्या त्या दरवाज्याच्या कोपऱ्यात आख्खू गळायला लागले. तिथून पाणी रात्री आक चटे खाली
त्याच्या आधीच काम करायच होत घराच
आता काय सांगायचे कामातं तर
अं दीदी
दिदी केली तिकडा काकुकडा
हम त्यांना काय का झाले मुलगा का मुलगी
मुलगा झाला की
हम् झाला का दोन तीन महिन्याच झालं असल
दोन तीन महिने नाही मे मेच्या वीस तारखेला झालेय
हम
नाही नाही हा नाही मी नाही जून मे काय माहती आहे मला पण नाही माहिती.
मे मध्येच झालं असल.
वीस मे ला वीस मे ला झालंय बहुतेक.
वीस मे ला तुझा बडे आहे ना.
का मे च्या आदल्या महिन्यात झालं तर एप्रिलमध्ये
एप्रिल मध्ये झालं असल कारण का तिकड न का आली मामाच्या घराची पूजा करून.
हा मग वीस एप्रिल ला झाले होते.
हा.
ह म वीस एप्रिल. मे जून मगं जुलै ह्या वीस तारखेला तीन महिन्याच होईल.
हो मग.
बघा आता किती पटपट दिवस जाते.
बघता बघता मोठा होई ना आता ते.
हम्म बघ की.
ते दोन पोर तिथंच शाळेला जात असतील ना.
हे तर टाकले चाललं तर पोरांला काढून दुसरीकडे टाकायचं. पण हायवे आपल्याकडे एवढं पैसान पाणे दुसरीक
नाही जवळच्या शाळा हा ना जवळच्या शाळा ज्या आहेत टाकून द्यायचं.
राहूद्या आता एवढं कुठ लय मोठे झाल्यात पोर इकडन तिकडन टाकायला.
ते बोलते का नाही का त्याच्या बायको.
ह. नाही जातच नाही आम्ही कशाला
ह.
जातच नाही तिकडं दिदी जाती एवढ. तेवढा. जातच नाही पण आपलं आपल्यालाच पडलं काम धंद कवा जावं
ह. त्यांची तर किती मोठी मांजर आहे बाई.
देऊन टाकली त्यांनी.
दिली व्हय. अयो. किती रुपयाला?
कशचते हिला दिली ते न म्हण त्या पार्लरवाल्याला दिलीते सांभळायला ती नाही. ते चांगलंसांभाळत होते तिला. दिदीच्या वर्गातली मैत्रिणी म्हणली आम्हाला माांजर पाहिजे म्हणून. तिने दिले हजार रुपये नेले पण आता ती पण म्हणते नको मांजरा आम्हाला. या मांजरीच हाल झालं इकडून तिकडून तिकडून हिक कड. मला चांगली ती संांभळत होती कशाला द्यायची ही काय ते पार्ल संांभळत होती चांगली.
हम्म! अग पण विकत काय हजार रुपयला व्हय मग. खाय पिया तर लागतच असलं तिला हं.
हे मी सहा हजारला घेतली होती.
हा मग मी तेच सांगते ग मग जर विकत घेताना एवढ्या माग घेतलं हजार रुपया दिली का मगं.
हजार रुपयाला काय हजार रुपया न रिक काय दिवस नाहीथ. म्हणून परत आणून दिली.
असं झालत म्हणून मेली पण. ते तिचा शॅम्पू ते ल मागं मागे तिला आपल्यासारखं नाही लागत. हजारां दि. दिड हजाराचे शमप आहेते ते खायचं पण ते किटक्याटका कायत असलं भेट. ते बाई तेच चाराव लागतय आता म्हणले त्यांच्या. नेले ते मांजर तर सगळे तचे केस गेलेत.
का चांगली मांजर होते गुबे गुबे नुसते.
कसली मोठीची मोठी झाली.
हा ना.
ते आपण आपल्याला काय आपल्यासारख्याचे सांभळायचे काम येतय ती मांजरे. कुत्रे सांग बर.
नाही होत सांभाळायचंच नाही बाय उगंच हाल.
हम्म नाही हि सांभळत होती पण. त्यांनी काय केलं दुसरा श्यामपू लावला म्हून त्याची केस जायची.
त्यांनी घरातलं लावलं अस.
हा आपला असत पर. ल वाल्याने नेली पण ती पार्लर वाले म्हणली की तसं नाही तची अंडी बंद केली तर. सकाळ्या ज बंद झालीशी म्हण.
आता आपल्याला काय माहिती माहि त्याच सांभाळण्याच एवढं.
असं ब त्याच बी काहीतरी असं कोण बि सांभळतता.
आता लोक उघं हा लोक का येड म्हण सांभाळतत. आपला जमत का
अर नाही ते आपल्या भै्याकड बी नव्हते माझा होती त्यांत पिंजराच केल तर की मांजराना किती मोठा
कोणता व्हय
फल्टनचा. लयमान सर्व ति त्याच्या. थोड विकत सांलेली तेेनप आ दहा हजारला.
बघाला.
त्याने पण मजरांना.
हम्म. आपल्याच्याने होईन तेच करायचं नाही होईन ते कशाला करायचे बा.
हा ना या का मुख्य चित्रापच किती हाल.
नाही आला आता तर रोज बोलतात आता तर रोज बोलतात. आता ती एवढे एवढे. दिवस नव्हथ महिना दीड महिना ते मांजर रोज कोंडून. त्या घरात आता ती सांग बरं तिथंच म्हणजे त नाही कुठही. पण मांजरा कुत्र पण बाहेर फिरवलं पाहिजे आणलं पाहिजे.
र नसतच घरात घरात.
हम् आता दिवसभर तिकड कोणीच नसायचं सकाळी जाऊन ते दिदी कायतरी ारून न्याय दिवसभर कुलूप लावून ती मांजर घरातच संध्याकाळी आठ नऊ दहा वाजता जायचं तिला एक अंड चारण्यायचं परवत कुलूप लावून घरात
हम्म
नव्या मी पण नाही का त्या दिवशी मी नात्या गेलो होतो संध्याकाळच
हा
तिरा खा यायला देऊन आलं बघ दो ना अंडी
हा
खाल्ली आग तिनी तिला अजुन खायचं असल
नाही पण लांडी पण लई नाही द्यावं लागत एकच द्याव लागते दोन पण नाही द्यावं लागत
एव्हढे अंडे
आता ते खालंच भुक भीक लागली म्हणून ह लय पण अंडी नाही द्यायची का दुधानी गळत होती का अंड्यानी गळत होती काय माहिती केस का
त्यांचं खान बी आसन पद्धत शिर काहीतरी
हा मग त्यांच टाइम टेबल सगळं आसन खाण्या पिण्याच
आपल्यासारखं आहे काय बि खा
आता ती पोरगी म्हणते जा नको बाई मांजर आम्हाला घेऊन जावा
म्हणल कशाला आधीच द्यायची ते यांनी मागितली दायरीवाल्यानी त्यांच्याकडे बोका आहे ना त्यांना मांजर पाहिजे तर ह नको म्हणत त्यांच्याकडे द्यायला
का
काय माहिती पण हे काय आपल्याला नाही माहिती पण ती मागत होते त्या दिवशी
मग त्यांना द्यायला नको म्हणत देत कुणाला बी देतात का
तिथं माहित नाही मला त्यांचं त्या दिवशी ते आतचा फोन आलता किती मांजर न्यायला याय लागलाय बोका आहे त्यांच्याकडे त्याला मांजर लागते असच.
हा हा.
काय माहिती ते देतात का ठेवतात ते व्यवस्थित त्यांचं सगळं केलं पाहिजे ग. द्यायचं काय कोणाला क द्यायचंय होईना. त्याचं व्यवस्थित निटनाक त्या पार्लरवाल्याकडे होते तर चांगली मांजर राहते गब्बीच्या गब्बी. चांगली
त्यांचा टाइमशिर केल्या होत व्यवस्थित
त्यांचं चित्रपांचं तिला कळतं पण म्हणजे असं जीव पण लावते बरं का ती होटही म्हणले ते आप पण ह्यांनी तरी तिला सवय नव्हती लावली बाथरूम बीथरूमची तिने तिथे जाऊन जाऊन तिला ती बाथरूम लागली की बरोबर बाथरूम मध्ये जायचे
बघ
हा म्हणजे शिकवण्यावर आहे ग मुक्या जनावर आपण शिकवतो तशी शिकतात आपल्यालाच वाटतं त्यांना काही येत नाही पण आपल्यापेक्षा हुशार असतात ते
आपण शिकत असो पोहरांना शिकवत अस त्यांना शिकवले ते शिकत्यात की
ह मग काय
ह
झोपलं का चेंबड.
लागले झोपायला.
तू कधी झोपायची.
एक काय झोपायचंय.
कामाला जायचं असेल ना उद्या.
जायचंय कामला नाही. जाऊ काय करते जावं तर लागल.
हम् ल ते झोप मग बोल उद्या.
हा हा.